हॅलो.
हॅलो. नमस्कार. काय चाललंय?
काय नाही. पाऊस पडाय लागलाय.
हा हा हा. आज निवांत?
हो. निवांत निवांत. म्हटलं आता काय पावसाची काय रेसिपी एखादी असली तर सांगा आम्हास्नी.
हो हो. आ मी पण तेच म्हंटलं आज- पाऊस आहे म्हंटल. जरा रिलॅक्स आहे सगळ्यांना आज घरी आहेत- त्यामुळे म्हटलं आता पाहुणे पण आलेले आहेत. म आज काय करायचं? म्हणून म्हटलं चला आज- थालीपीठ करु या अ ख्ररमखर खमंग म्हणून म्हटलं- हा. थालीपीठासाठी एकच आहे तुम्ही भाजणीच थालीपीठ- करू शकता. म त्यासाठी तुम्हाला हे लागणार.
थालीपीठाचे प्रकार किती आहेत ओ? किती प्रकारे थालीपीठ-
हा. थालीपीठाचे कस? आपल्याला तुम्ही ह्याचं पण करू शकताय. नाचणी- पर बाजरीच थालीपीठ. हे असं सगळे हे मिक्स करून. कडधान्य हे असं मिक्स-
किती प्रकारचे थालीपीठ करता येतय?
हा. तुम्हाला बरेच बरेच प्रकारचे आहेत कारण- तुम्ही हे पण दुधीभोपळा घालून करू शकता. ता परत तुम्हाला गाजर घालुन जरी करायच म्हटल तरी तुम्ही ते थालीपीठ- करू शकताय कींवा काकडी जरी घालून कराय - म्हटलं तरी करू शकता किंवा कांदा टोमॅटो. किंवा हे - कोथिंबीर हे घालून सुद्धा तुम्ही थालीपीठ करू शकता किंवा कोथिंबीर घालून- कोथिंबीर घालून थालीपीठ करू शकता. मेथीची थाली थालीपीठ करू शकता. पालकचे ही थालीपीठ करू शकता म्हणजे तुम्हाला जस जे आवडेल- जो फ्लेवर मुलांना आवडतो त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. मग आता आम्ही कसं करतो की आम्ही ज्वारीचं पीठ-
ज्वारीचं पीठ म्हणजे आता कुठल्या प्रकारचं तुम्ही थालीपीठ करणार आहे?
आता मी समजा दोन मापटी ज्वारीच पीठ घेतलं तर त्याच्यासाठी- तेवढंच अर्धा म्हणजे अर्धा मापट ह्याच घेते मी गव्हाचं पीठ घेते. त्याच्यामध्ये तांदू तांद तांदळाचं पीठ घेते आणि हरबऱ्याच- पीठ घेते.
बरं म्हणजे ते सगळं रेशो किती प्रमाणात घ्यायचा काय? तांदळाच हळ परत- तुमचं ज्वारीचं?
म तुम्हाला सांगते की आता समजा मी ज्वारी, दोन मापटी घेतली, म्हणजे मी आता माप म्हणजे समजा किलोच जरी प्रमाण सांगितल, तर ज्वारी एक किलो जरी घेतली, तर अर धा किलो अ ह्याच घेते, तांदळाच पीठ घेते.
बरं बरं मग आता, हे तुम्ही जे थालीपीठची रेसिपी सांगणार आहे ते, आता.
हां हां.
ते समप प्रमाणात असतय का की, कमी जास्त असते पिठाच प्रमाण?
पिठ जास्त घेते मी, तांदळाच पिठ नंतर, त्याच्यापेक्षा कमी घेते, परत थोडंस गव्हाच पिठ घे ते आणि म हां आणि आपलं चिकटपणा यासाठी ऊड दाच पिठ घेते आणि बेसन पिठ, हम्म आणि हे हरभऱ्याच्या डाळीच, म्हणजे बेसन पिठ घेते, मग हे सगळ गळ मिक्स करायचं, एकत्र करायचं, त्याच्यात थोडस मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिखट पाहिजे, म्हणून आपण खरडा असतो आपला ची हिरव्या मिरचीचा खरडा करतो आपण हां त्याच्यामध्ये ते पण खरडा करताना, थोड स जिरे, परत लसूण भरपूर घालायचा.
लसूण किती ग साधारणतः घ्यायचं, किती आता खरडा करायचा म्हटला दोन गरडे आणि लसूण हे किती घ्यायचे, मिरच्या किती घ्यायच्या?
मिरच्या आता कशा आपल्याला जर तुम्ही पावशर घेतल्या, तरी कारण आपण सगळीच वापरणार नाही थोडी फार कमी करतो त्यातली, मग पावशर मिरची घेतली. आणि थोड दोन गड्डे लसून घेतला, थोडस आल्याचं तू कडा घ्यायचा त्याच्यामध्ये
बं.
आणि जिरे घालायचे, कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरला हां, ते ग मिरची भाजून घ्यायची, थोडीस तेल टाकून.
बरं बरं वाट
आणि लस हां लसूण पण भाजायचा आणि त्याचं वाटण तयार करायचं.
बरबर आता तुम्ही जे रेसिपी सांगताय, ते किती किती लोकांसाठी, किती प्रमाणात घ्यायचं असत? आता समजा एक दहा लोकांचं क
मी हे तुम्हाला प्रमाण सांगितलय, ते भरपूर केलेय म्हणजे तुम्ही ह्यात हे सग, मी एका किलोच सांगितलं, ते एका किलोचं नाही करायचं. ते आपल थोडंफार शिल्कीला राहतं, म्हणजे घरात शिल्लक राहतं ते पीठ. परत तुम्ही कधीही करायचं म्हटलं तर, ते पीठ घेऊ शक ता, हा कधीही घेऊ- घेऊ शकता तुम्ही ते पीठ.
आता एक समजा दहा लोकांचं आपल्याला करायचं आहे, तर ते थालीपीठ कसं बनवायचं, ते सांगा की जरा.
मग त्याच्यासाठी तेच की, खरडा घ्यायचा आणि आपण हे सगळ पिठ एकत्र काय-केलेले असत म्हणजे दळून आणतानाच एकत्र असते, म ते ते घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला खरडा घालायचा, मीठ घालायच, हळद घालायची
बरं, हळद-मिठ.
थोडीशी हां, हां हिंग घालायची थोडीशी आणि आपल्याला त्याच्या हिंग आपल्याला, म्हणजे हां एक चमचा, वासापुरता घ्यायचा हिंग. तेनी पण नुस स्वाद छान येतो ना हिंगणी मग हिंग घालायचा, हळद घालायची. आणि आपल्याला थोडासा ओवा घालायचा.
ओवा.
कारण ते खा खाताना थोडंस दाताखाली येतं तर मग छान आणखी स्मेल स्माईल स्मेल होते त्याची म हा स्वाद पण छान होतो मग थोडास ओवा घालायचा हा
बडीशिप थोडं घालतात बहुतेक
नाही नाही ब बडीशेप नाही घालायची बडीशेप नाही घालायची हा म ओवा घालायचा आणि थोडस म्हणजे ते आपल्याला त्याच्यात जर आपल्याला वाटलं तर कांदा घालावा तर एकदम बारीक चिरलेला कांदा को कोथिंबीर.
बरं
टमॅटो पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे तुमना ना ऑप्शन आहेत. कि तुम्ही घालायचं की नाही ते हा हाच चवीनुसार हे मग आम्ही कसं करतो आमच्या कांदा आवडतो त्यामुळे आम्ही कांदा घालतो. मग कांदे क आपले दोन एकदम बारीक चॉप करून घेतो आणि ते त्याच्यात मिक्स करून मळतो ते पीठ. आणि मळून झाले की आपल्याला कस थो म्हणजे कापड घ्यायचं एक कॉटनचं कापड घ्यायचं ते पाण्यामध्ये थोडस हे करायचं. बुडवून घ्यायचं ओलं करून घ्यायचं ते कापड कापड ओलं केलं की ते मग आपल्या त्या हेच्यावर ताटावर किंवा पळपुटावरती असं पसरून घ्यायचं. मग थोडस पाणी वर्ण हा पाणी वर्ण हे करायच आणि मगं ते थाली पीठ आपण आपल्या हातानच असं गोल गोल गोल करून असं मोठं करून घ्यायचं. हा लाटण्याने जरी तुम्ही हे केलं सरकवल तरी चालतंय हा. हा ते हो थोडं थोडे हो ठसे पाडायचे. कारण ते हा होल पाडायच म्हणजे तिथं तेल सोडलं की ते खालुन भाज
ते चीज चीज वापरत्यात काय ओ थालीपीठला?
हा वा वापरतात की की म्हणजे ज्याला तूप वापरायचं असेल ते तूप वापर कोण कोण चीज वापरत हा हा मग कोण तेल वापरतं असं हाय. म ते थालीपीठ तव्याला थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन ते कापड उलटं करून ते भाजून घ्यायचं.
बरं बरं.
एक साईड भाजून झाली की परत दुसरी साईड भाजून घ्यायची. आणि खा ताना मग आपल्याला मग तुम तुम्हाला त्याच्याबरोबर जर खायला हे
आता ते आपल्याला कडक जर करायचं असेल कडक करायचं असेल तर ते जरा थोडंसं जास्ती उशर बा बत
हा जास्त वेळ फक्त गॅस फुल ठेवायच नाही मिडियम गॅसवरती हे करायचं भाजु न घ्यायचं तवा फुल करायच नाही नाहीतर मग ते करपलं जात. आणि अ ते च्याबरोबर खायचं म्हटलं तर तुम्ही खरडा बर खाऊ शकता दही खरडा अस खाऊ शकता किंवा तुम्हाला त्याच्यावर चटणी पाहिजे असेल किंवा उसळ जरी करायची म्हटलं तर तुम्ही चवाळ्याची उसळ किंवा मुगाची उसळ असं करू शकताय किंवा पावट्याची उसळ म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता घरातले सगळे मिळून. चालतात पावट्याची पण उसळ चालते तुम्हाला चवळीची उसळ चालते. परत मुगाची उसळ चालते, तुम्ही दही खरडा सुद्धा खाऊ शकता.
म्हणजे दह्याबरोबर ते खूपच चांगलं राहणार कारण ते ज एक तर ते तुम्ही खरडा वगैरे त्याच्यात ते बऱ्या प्रकारे त्याच्यात अ मसाले घातलेत त्यामुळं असं आता ते साधारण ता ब हे जे अ हे आहेत. अ अ अ म थालीपीठ आहेत. हे साधारणतः एक व्यक्ती माणूस तीन चार खाऊ शकतो बरोबर.
हो खाऊ शकतो की खाऊ शकतो फक्त कसंय की हे करत करत तुम्ही वा म्हणजे खायला घेतलं न तर आणखीन खूप छान लागत गरम गरम हा गरम गरम खायला हम्म.
चांगला बेत आहे त्याचा, आणि सगळ्यात महत्वाचं कसंय हे थालीपीठं अ जरा नवीन एक्स्ट्रा काय
हा आणि आपण कसंय आप पण रोज रोज करत नाही हे कधीतरंच आपल्याकडे हा मेनू असतोय. आपण सारखं सारखं करणे हा का कारण आता व्यवहारीक जीवनात आपण कसं स कोण सर्विसला असतंय कोण घरी घरी असणाऱ्या ह्या कसं करू शकतात पण कोणाला स सकाळचा डबा असतंय त्यामुळ ते पटकन होत नाय त्यामुळं तुम्ही सु ट्टीच्या दिवशी म्हणा नायतर इतर वेळी वेगळं कायतरी म्हणून तेव्हा तुम्ही करू शकता हे.
म्हणून ते
हा बदल म्हणून हा आता एखादं वेळी पाहुणे आले की प्रत्येक वेळी आप नॉन व्हेजच होत नाही म्हणजे म्हणजे एक एक शाकाहारी असतात. मग त्याही काही मग पुरणपोळी पण असं कोण आपण सारखं जास्त म्हणजे कुणाला आवड ते गोड कोणाला नाय, हा म हे कसं हे छान वाटत आपल खायला हो हो आणि पौष्टिक आणि हे पण
मट्रेल तयार असतय सगळं फक्त दही तयार असतय व ह्याच्यामध्ये फक्त खरडा बी तयार असतोय बऱ्यापैकी लोकांच्या किचन मधे सगळं तयार असतंय त्यामुळ ते तयार क हा तयार मट्रेल हाय, फक्त ते नुसतं को तुम्ही त्या पद्धतीनं अ शिजो म्हणजे व द काय मळून आपलं ते केलं की पटदीशी लोकांना सेव्ह करता येतंय स प खाता येतय लगींच.
होय हो आणि लोक पण आहेत म्हणजे सगळी घरातली अशी आवडीनं खातात पण. मुलांना पण लहान मुलांना पण आवडतं.
तूप तूप जर त्याच्यावर लावलं शिजवल्या नं तर तरी चांगलं लागत असल ते हा म्हणजे कसं होणार ते टेस्ट त्याची आणि चव वाढणार त्याची
हो हो आणि तुम्हानां जर त्याच्यात आपल्याला वाटलंच तर तुम्ही हे सुद्धा त्या पीठामध्ये अं दुधी भोपळा सुद्धा तुम्ही अ खिसून घालू शकताय. खिसून घालायचा म्हणजे हा म्हणजे हो हो खिसायचा तो खिसणीनी किंवा गाज म्हणा गाजर घालू शकताय तुम्हाला ते हे पाहिजे असलं म्हणजे अ तुमच्या आवडीनुसार तुम्ही असं त्याच्यात हे करू शकता घालू शक ता. तुम्हाला समजा बीट वाटलं तरी बीट सुद्धा घालू शक ता. कारण एकएका एक एक जण म्हणजे कसं दुधी भोपळा खात नायत. किंवा कोणाला बी -बीट आवडत नाय कोणाला गाजर आवडत नाय मग ते त्याच्यात घालून आपण दिलं तरी चालतय आपल्या मुलांना.
चालेल चालेल चांगली रेसिपी तुम्ही सांगितली. आता ते आम्ही सगळं तुम्ही सांगितलेलं त्या पद्धतीने सगळं भ-लिहून घेतलय. आता ते आम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला ते व प
हो हो न -बोलवा की आम्हानां पण बोलवा उलट आम्हानां पण दुसऱ्यांच्या हात च खायला आवडेल. तुम्ही ही या आमच्याकडे मग तेव्हा आम्ही पण करून देऊ तुम्हाला.
चालतंय चाल
आमच्या हातचं एकदा खाऊन बघा.
हो बघूया बघूया चालेल चालेल का
चालतंय चालतंय हो हो हो नक्की नक्की न क्की आणि सुट्टी मिळाली की या म आमच्याकडे.
बर बर ठिकाय ठिकाय ओके.
चालतंय चालतंय.